हा येतोय ना काय करतात?
अ मी ना मोबाईल लावला होता चार्जिंगला तिकडे दुसरी कड मंदिरामध्यी. एक
हां हां
नव्हती ना त्याच्यामुळ म्हटलं लारच नाही राहात कस वाणीन वारा पकामध्ये त्याच्यामुळे लायटीच नाहीेत ना हा पावसामुळ.
का नाही
हां मंग ती जरा वेगळी लाईट आहे ना मग चिडून मग आलं चार्जिंग करून.
बरय ना तिथं आहे ना सोय तुम्हाला मग.
हां
कशी का होईना फोन चार्जिंग करायला. कधी इमर्जन्सी लावायचा असलं तर हं आमच्याकडे पाऊस आहे सारखा चालूवर आहे. हा वारा नाहीये हवा पाणी नाहीये पाऊस आहे.
नाही आमच्याक ना हवा मोकार. बघकी हवा रात्री बी आत्ता पण आजून कहीस
इकडं पाऊसच आहे सारखा चालूच आहे. उघडेल नाहीये गळ चालूच आहे.
हा ना आता किती दिवस आहे एक अजून
अजून आहे ना एक दोन दिवस सांगेले सव्वीस तारखेपर्यंत रविवार पर्यंत आहे. हा ना कटळा आला वाट बघायला लावली का पक्का वाट बघायला लावतो अं.
ते लावलंय काय थोडं थोडं तर ते फार ठेवलंय हे करून.
पार वाऱ्या न बी फार इकड तिकडं झाला असेल फार.
भेंड्या लावल्या तर ते पाण्यान
पर हालून हालून उपळून जातील पार. हा हां किती लावलेत?
लावल्या होत्या अशा जरा बऱ्याचश्या लावल्या होत्या.
हा का व पहिला नेतात का मग नंतर हुन
नाही घरीच खायला असंच कोणी आलं. देऊन टाकायच्या हां
पण बरं आहे घर बसल्या घरचं किती असलं तरी सताशीर राहतय.
हां
एवढं एवढं असलं तरी जेव्हा गेलं तेव्हा माणसाची वट्टी भरेलच.
हां
ह जेवला का?
हा जेवण झालं.
हा का मग आराम आहे.
हा आता आहे. बसले आरामच करते. या पाण्यामूळ काही करता येईना.
हा पाण्यामुळे नाही काय करता येत.
हम्म,
म्हणले पोरच गेली. काय माहिती कॉलेजला फोन घेऊन.
नाही. आज ना तिला मला नको जावं आज पाणी आलंय. का आलंय नव्हती गेली नव्हती गेली.
म्हणलं होत पोराना पाठवू. करू नको. काय माहिती शाळेत म्हणले म्हणजे पोरा घरात असले का येळ पोरांच्या जवळ म्हणले देवा पाठवून.
तिकडं नाही दिली का सुट्टी?
इकडं नाही आज काही दुकानं बंद केली होते. मी सकाळी
हा.
काय तर मोर्चा चालू आहे ना.
हा.
पेपर फुटलाय त्याच्यामुळं
हा हा.
हा आणि मग दुकान सगळे बंद झालती. ते म्हणले शाळाला शाळेचा काही मेसेज नाही आला. मग दिले पाठून पोरांना शाळेत.
इकडं तर दिली आहे. सुट्टी आहे. पोरांची आमच्या पोरांची आज हा हा.
कुठं पाणी जास्त साचत आहे. रस्त्यांना
हा मग अशा पोरंण दि दिल्यात लांबून या असं मग घ्या सुट्या
हा ना. हा हा मग तुमचा पोरगा नसेल गेला शाळेेत सुट्टी
हा नाही गेला.
हा नाही गेला ना. जाऊ पोरांचं ही मन लागत नाही. नाही. मग पावसामध्ये गारठ्या गोर
हा मग गारट्या गोठ्याशी न सुटी दिली नसती दिली तरी मी लावणारच नव्हते. आज,
दिलं कांदडवाडी फाट्यावर किती वारा राहतय.
मग म कार
लय वार पण, आता ह. मग सकाळची शाळा आहे का गं दुपारी?
नाही त्याची ना आहे. अकरा वाजता. बरं ते
हा का. मोठल्या पोरांची दुपारी आहे का?
नाही हा लहान ग. पोरांची आहे ना. आहे सकाळीच आहे. हा नववीला आहे ना.
हा हा.
त्याची आहे अकरा वाजता.
लहानल्या पोरांची दुपारून राहायची ना?
नाही ना. आ आ आता प्लेन बदाललाय त्याचा आता तर लहान ल्या पोरांची लवकरच भरती. बाराला सोडून द्यायचं.
उन्हामुळं काय असल नंतर ऊन पोरांनाच सवय लागायला उठायची
हा
सकाळी उठायला सवय लागायला हा मग आप त सकाळी राहते.
हा
हा मधल्या दोन शिपा आणि मग कॉलेज अकरावी बारावी
अकरावी बारावीच ही लवकरचये सकाळी
हा का जात्यात का कधी शाळेवर
कोण मी ना
हा
हा मंग जाते ना
काय पालक मिल सभा असल्यावर काही
हा दिदुला गेलते पहिल्या दिवशी सोडाय नाशिकला
हा हा
आणि मंग काम ही होत थोडस सही लागत होती तिड मंग गेले होते मंग
हा हा कॉमर्स घेतली का आर्टस घेतले.
नाय सायस घेतले. हा येडस होते वाघेरला
हा का म हुशार ये का अभ्यासात
हा अभ्यासात आहे हुशार
सायन्स घेतलय म्हणून म्हणले मग किती टक्के पडले होते आता दहावीला
तिला पडलं होतं सत्तर
हा ना म चांगलं टक्के होत
म तिकड म्हणला मग कसा हॉस्टेल मंधी नंबर लागला प राहीन तिकडच काही क्लास लाव कळतंय न
हा हाये का कोणी तिथं जवळ
हा मग तिच्या वर्गातल्या पोरी हाय जोडी
हा हा नाय तर म नातेवाईकांकडनं
नातेवाईक तशे हाये पण मंग कायच एवढे
काआला पण ये हात येणं लावील हा बोज्या ग आपल्या आपणच सांभाळचंय
हा जेवल्या का मंग
ना अजुक येण्या का सोडाय पोरां
हा पोरांना सोडाय गेलते सकाळी क्लासला गेले सोडायला. परत अ
अकरा वाजता गेले घ्यायला परत तिथून आले जेवले. पोरांला जेवायला दिलं त्यांची तयारी केली. आज जेवले थोडी पोरानी टी व्ही पाहिली आज केलत हे सकाळी ते डाब्याला केलते कामवाल्याला पोरांच्या पपांला कारल्याची भाजी चपात्या आणि मंग पर खाती नाही परत मग फ्लावरची भाजी केली चपात्या भात हाऊन गेले भद घातला होता थोडासा आणि मग गेल्या खाऊन
हम्
जी बनवली होती म्हण आता काय रसा बनवायचाय एक टायमला जेव्हा किती एवढा तेवढं खायचं जायचं मग दूध येतात सकाळी क्लासला जातना काही दूर ठोस आज म्हणते मम्मी मला मॅगीच खायची त्या बारख्याला नाही बाहेर सध्या आठवा नाही त्याला चपाती असली तरी चालते. फक्त त्याला बिस्किटांचा शोक आहे तसा तो मोठा एवढा नाटक आहे ना. त्याला बाहेरचं देण आलं का मम्मी मला हे खायचे म्हणजे खायचेच.
हा.
हा सकाळी नऊ वाजे आले तरी म्हणतो मम्मी मला आण म्हणले होय जाय होय तु.
हा. म के होता आग घीचडी वाात. मला घरी ते किचडी वाातच. हॅलो. हॅलो.